हा बस हो येतो येतोय
काय म्हणता कशा आहे
मस्त मुलांना घेऊन आलेय आता घरी पाऊस आहे
दुपारी फोन नंतर पिरियड असल्यामुळे मग मला काही मला कॉलबॅक करत आला आणि कारण तीन वाजता शाळा सुटतेना
हा हा ह बरोबर तुमचे ट्युशन चालू असतील ना
नाही ट्युशन वगैरे नाही शाळेतच फक्त नऊ ते तीन नऊ ते तीन शाळा असते सीमा गायकवाड बोलते मी
हो हो हो नाही त्या दुसऱ्या ताई होत्या
ऍक्चुली ना खूप जणांना फोन होतो ना आपल्या एकमेकांना तर ते लक्षात येतं
हम्म ते कोण काय? द दो आलेल्यां ना त्यांच्या होता त्यांचं ट्युशन होते. तर मग आता माझी तीच गडबड झाली की त्याच आहेत असं.
बरोबर बरोबर तेच लक्षात येत नाही. कारण हे टास्क यांनी भरपूर दिलेत.
खूप टास्क आहेत.
त्याच्यामुळे नाही इतक्या जणांना फोन होतय ना हम्
आणि नंबर सेव्ह नसतो ना हा परत ते नाव येतं पण नंतर नाही ना.
बरोबर बरोबर मी घेतला तुमच सेव्ह करून कारण आहे ना म्हणजे मी एवढे जेवढ्या जणांशी बोलले ना आतापर्यंत नाही आतापर्यंत जेव ब तेवप कि मला तुमचं जास्त इफेक्टिव्ह बोलणं वाटलं म्हणजे
हो हो
हम्म म्हणजे शब्द संंग्रहाचा भरपूर ब
आम्ही बरोबर आहे आणि काय आहे माहिती का याच्यासाठी ना हेच रेकॉर्डिंगला पण पाठवता येत ते आपल्याला त्याच्यामुळे शब्दसंग्रह याला भरपूर लागतोय.
बरोबर बरोबर आणि कसं आहे अ त्याविषयीशी संलग्न किती बोलता येत आहे आपल्याला आपल्याला कळून जातं.
अ तुमचे वर्ग कसले क कितवी ते कितवी आहे?
आमचे तिसरे माझा नाही मी शाळेत नव्हते तीन हफ्ते
हा हा हा
आणि मी तिसरी आणि चौथीची मराठी हिंदीची शिक्षिका आहे.
हा हा हा म्हणजे तासिका असते नाही का त्यामुळे म्हटलं.
बरोबर बरोबर अशा एक्स्ट्रा क्लासेस नाहीये स्कूल सुटल्यानंतर
नाही ना हा हा हा हा बरोबर मला काय वाटलं तुम्ही स्वतः ट्युशन घेतात आणि मग नाहीतर मग
नाही नाही ट्युशन नाही घेत मी नाही नाही स्कूल स्कूलमध्ये आहे मी बाकी माझी नऊ ते तीन स्कूल असल्यामुळे मग नंतर म्हणजे घेतात माझ्या मैत्रिणी भरपूर पण मी नाही घेत
आहे ना आमच्या पण घरामध्ये ट्युशन घेते ना माझी लहानी जाऊ घेते.
बरोबर बरोबर
म हे चांगलंय. ट्यूशन पण बाकी
पण चांगलंय.
वेळ पण पाहिजे तसा वेळ पण मिळायला हवं सर्व करायचं म्हटल्या वर आपल्याला स्वतःसाठी नाही का? मग जीवाची धावपळ होते ना आपल्या बरोबर मुलांची पण होते.
हो ना हो ना बरोबर आहे ना
मग मस बाकी मग आता तुम्ही घरी येत का हम्म हम् अजून काय चाललं आज काय आज काय नवीन मेनू आहे तुमचा
आज अजून तरी नाही जे झाले आहे ते काय आता झाले झाले पण संपले पण
झाले पण आणि संपले पण
ह म तेच तर ना
अस म्हणजे असं काही नाही असा फिक्स काही नाही
हा हा तेच कर ना
वे वातार
आता जवळजवळ मला वाटतं माझे प
हा हा तेच तीस तीस आहे पूर्ण कॉल हा पूर्ण तीस कॉल करायचे आहे
हम्म हम् हम्म
दहा मिनिटाचं बोलण झालं पाहिजे
होना
आणि आलेले कॉल केलेले कॉल पूर्ण दोघांचा काउंटिंग त्याच्यावर आता माझे पण पंचवीस दाखवत आहेत तरी पाच शिल्लक दाखवताय अजून पण माझा मला प्रॉब्लेम य ोय माझा आहे ना होतच नाही कॉलिंगच होत नाही रिसीव्ह होत आहे पण कॉल होत नाही हा ना मग त्याच्यामुळे पेंडिंग खूप मेसेजेस टाकले स्क्रीनशॉट टाकले पण त्याचा काही रिप्लाय ून पाहिजे असं नाही देत ते
माझ कॉलिंग होतय पण म्हणजे कॉलिंग होतय रिसिव पण माझ दोन तीन कॉल झरो
हो माझे पण झालेले ते सुरुवातीला
ते कनेक्ट झाले पण मग लगेच डिस्कनेक्ट झाले हां त्यामुळे मग काही कॉल गेले माझे झिरोवर
हो हो झाले माझे पण तसे झाले माझे पण दोन-तीन कॉल झिरोवरच झाले मग ते काउंटिंग मध्ये पण येत नाही ना
हो ना हो ना पण मग इथे दाखवत ना ते दाखवताय काउंटिंग म दाखवताय पण मग त्याच आपल्याला बेनिफिट
नाही नाही नाही त्याच काहीच नाही मिळणार
ते इथ याच्यात जरी काउंट झाले तरी पण मग त्याच्यात आपला लॉस होतो ना
हो पण मग ते वाया गेलेले कॉल आहेत ना
हो ना हो ना
हा त्याच्यामुळे त्याचा आपल्या हो हो आता काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे बोलणार आहे दहा रुपया प्र्रमाणे आहे ते
बरोबर
दहा रुपये प्रमाणे कॉल आहे त्याच्यात तुमचं बोलणं किती इफेक्ट करते एक्टिव आहे
बरोबर
ते ते बघून मग तुम्हाला त्याचे पैसे मिळणार मग तुमचे सात रुपये होता आठ रुपये होतात कि दहा रुपये होतात
हम्म
पाणार आहे
बरोबर आपण बोललेल समोरच्याला पण जर योग्य वाटत असेल तर त्याप्रमाणे तो बरोबर आहे
बरोबर आणि स्पष्ट आलं पाहिजे गोंगाट नको काही नाहीतर मग त पण का ते पण वायाला जात
हम् हम् हम बॅकग्राउंड बॅकग्राउंड
हम्म हम्म हम्म क्लरिटी पाहिजे बरोबर
प्रयत्न तर तोच आहे आपला
हम्म मी पण ते पण काय होतो एखाद्यास येतोच बॅकग्राउंड ला ज येतो बाहेर गेलेला असल किंवा तर नाही का, हम्म. बाकी काय म्हणता अजून?
बाकी काय नाही. सध्या तरी हे टास्क कंप्लीट करणं हेच टार्गेट आहे. कारण ते ग्रुप व नाव आले ना, बापरे!
तिकडून त्यां सारख येतय की तुम्ही आजपर्यंत दिलेला त्यांनी वेळ, नं आता सोमवार. त्यांनी मुदतवाढ केलेलीय, हम्म.
कारण प्रत्येक जणच
नाही ना काही काही ना काहीनि सुरुवातच नाही केलेली अजून. अजून विचारताच आहे. कस करायचंय काही अशाच आहे लेडीज.
हम्म बर.
आता माझ तर एका ह एका शाळेचे प्राध्यापक आहेत ते जेंट्स आहे, त्यांच कॉल आलेलं मला आता. अर्ध्या तासा पूर्वी.
नंदकिशोरागड म्हणून, मला वाटतं ते मुख्याध्यापक आहेत.
मुख्यध्यापक आहे वाटत प्रा प्राध्यापक का मुख्याध्यापक असं काही तरी बोलले. पण मला नेम काहीतर बॅकग्राउंड ला आवाज येत अस मला त्यांचा आवाज क्लिअर आला नाही.
बरोबर बरोबर.
हा ते पण आत्ताच जॉईन झालेले. त्यांनी फर्स्ट कॉल केला वाटत मला तेव्हा.
हम्मम हम्म हम्म.
त्यांना अर्धा वाट झाला माझा मला बाहेर जावं लागल त्याच्यामुळे.
बरोबर बरोबर. मला पण आला होत त्यांचा.
हम्म हम्म छान बोलले पण ते पण मस्त. हम्म छान वाटलं. म्हणजे आहेत जेंट्स पण आहेत.
हो.
आहेत लेडीज बरोबर जेंट्स पण आहे म्हणजे आज पहिलाच कॉल आला मला त्यांचा.
हो मला पण तसच झालं. पहिलाच आलं म्हणजे, जेंट्स पैकी पहिलाच कॉल आला.
हो हो. बरोबर. बऱ्याच प्रसार झालेला आहे.
हम्म हम्म हम्म.
चांगलय ह रिकामा रिकामा बसण्या बस त्यात पण काहीतरी नवीन शिकायला मिळत, नवीन विचार मिळतात, नवीन नवीन माहिती मिळते.
हो ना, हो ना.
जगातली वेगवेगळ्या मैत्रिणी मिळतात.
बर बर आणि एक एक विषय म्हणटल्यानंतर आपण किती बोलू शकतो तर, आपल्याला पण कळून जात.
एका विषयावर आपण किती वेळ चर्चा करू शकतो. आपल्या आपल्याकडे जेवढं शब्दांचं भांडवल असेल तेवढं आपण बोलू शकतो, नाही का.
बरोबर एकदा सुरुवातच करायला थोडसं आपल्या वाटत. पण म
कशी सुरवात करू, थोडक्यात असं वाटत नाही का. काय बोलू, कशी सुरवात करू आणि पूर्णपणे अनोळखी व्यक्ती असते आपल्यासोबत.
बरोबर आहे ना. पण तरी पण आपण व्यवस्थित बोलतो.
हो खरंच.
आपला तो विषय असतो ना त्यामुळ ते बरोबर नंतर ते हळू हळू बाँडिंग हम्म पण मग ते नंतर नंतर बरोबर बॉन्डिंग होऊन जातय.
हो ते पण बरोबर आहेन एक, दोन कॉल झाले का मग व्यव बाँडिंग होतंय बोलायला पण विषय मिळतो थोडं रिलॅक्स बोलतो माणूस नाई का फ्रेंडली असं ह
इितके कॉल केले मी म्हणजे तुमच्या कॉलसच बघत होते की हा कोणता नंबरय. आणि हा नंबर ऍक्चुअली मी तुमचा सेव्ह केलाय पण आता ते अ लक्षात थोडी लगेच येणार माझ्या की ह्या ह्याचय आता माझ्या फिक्स डोक्यात राहील. की हां म्हजे
हा हा हा
एवढं सगळ्यांपैकी आता तुमचा
दोन आधी पण एक दोन कॉल झाले ना आपले.
नाही जास्त झाले असतील.
जास्त झाले म तुमच्या हो काल हो ना कॉल झाले ना आपले कॉल झाले. हम्म झालंय काल झालय पण मग त्याच्या आपल्या काल कॉल झाले दुपारी तीन वाजे नंतर बरोबर. तेव्हा झाले मी तेव्हा क्लासला जात होते मुल सोडायला तेव्हा झाले दोन कॉल झाले आपले. आणि त्याच्यानंतर मग कुठे माझे कॉल झालेच नाही ना त्याच्यानंतर पूर्ण पेंडिंगच दाखवतय माझं.
बरोबर बरोबर
होतच नाही कॉलच होत नाही प्रॉब्लेम आला माझ्या ह्याला.
बरोबर बरोबर बर
पण कॉलिंग नाही होत आहे.
हम् हम् हम् एकदा तुम्ही फ्लाइट मोड ला फोन टाकून अ परत ऑन करून बघा ना.
फ्लाईट मोड ला करून झालं त्यांना सर्व स्क्रीनशॉट टाकून झाले परत ते हेल्प आहे आहे ना कार्यावर
हम्म हम् हम्म
केले तिथे पण स्क्रीनशॉट टाकले.
हम्म हम्म हम्
अस ठीक आहे ताई. कॉल कट करून परत कॉल करा मग.
हो हो चालेल हो चालेल हो हो चालेल हो हो.
हो